हॅलो, आवाज येतो का? हॅलो. हा नमस्कार, हो येतोय येतोय नमस्कार.
हा नव पुण्यातून हा हा.
अच्छा अ अ ऍक्च्युली आपण कार्य ॲप वरती आहेत ना. हॅलो. हॅलो, हा तर ऍक्च्युली ह्याच्या ह्याच्यावरती जी पर्सनल वगैरे माहिती ती नाही द्यायचीय आणि ऍक्च्युली मला कसं वृक्ष झाडां हा हा हा. अ आपण म्हणजे मला झाडं वगैरे खूप आवडतात असं तर आपण वृक्ष रोपण म्हणजे ह्या गोष्टी आता कस आ पावसाळा पण जवळ येतोय.
ह आपण मॅडम नाव तर एकमेकीला सांगू शकतो. हॅलो आपण नाव एकमेकांना सांगू शकतो आता आपण मैत्रिणी झालो आहेत ना त्याच्यामुळे नाव सांगायला काहीच हरकत नाही
हमुग
बरं मुक्ता मॅडम मी पुण्यातून बोलतेय मॅडम अ तुम्हाला झाडं लावायला आवडतात हे ऐकून फार आनंद झाला कारण ऑक्सिजन आता ही काळाची गरज आणि पुण्यात तर खूप खूपच गरज आहे कारण खूप कडक होऊन आहे
होय होय आणि त्यात अजून वाढते प्रदूषण व
हम्म आणि दुसरी गोष्ट रस्ते मोठे करण्यासाठी ते झाडं तोडलेली आहेत
होय तेच तर आणि हल्ली बघितलं तर काय होतात जे गावं वगैरे आहेत त्याचा शहरी म्हणजे शरी म रुपांतर करण्यासाठी किंवा वेगवेग हा शरी करण्यासाठी किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट त्यांनी आणले म्हणजे डेव्हलपमेंट सासाठी तर अं त्याच्यासाठी भरपूर वृक्षतोड झालेले आहे तर मग आपण आपण सुद्धा आपण ह्या समाजाचे घटक आहोत तर आपल्याना पण ह्या गोष्टी म्हणजे करायला पहि पायजेस
हम्म मुक्त मॅडम मी तर माझा ल वाढदिवस किंवा माझा वाढदिवस मी तर झाड केक देण्यापेक्षा झाड देऊनच करते रोप ऊन इव्हन माझ्या मैत्र जरी वाढदिवस अस तरी मी गिफ्ट म्हणून झाडच देते त्यांना आता हम्म
आम्ही सुद्धा तेच करत म्हणजे आमचं बडे वगैरे असलं किंवा आमच्या मुलांचा वाढदिवस असला की आम्ही त्यांच्या वाढदिवसा आमच्या वाढदिवसाला आम्ही एक रोपट्या लावतो आणि बाबा मुलांना पण ती अ सवय व्हागली म्हणून त्यांना सांगत की हे हे तुझं झाड आहे त्याच्यावर आम्ही नावं टाकतो की बाबा हे तुझं झाड आहे तुमचं झाड आहे आणि त्याप्रमाणे तू त्याला जोपासायचंय हा त्याला पाणी वगैरे देणं तुमचं काम असं म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळे त्यांना अ म्हणजे हे म्हणजे वाटून देतो असं की हे तुझं झाड आहे हे तुझं झाड आहे मग याला तुला तुला काळजी घ्यायचीय तुला वाढवायचंय
तुमची कल्पना छान आहे पण तुमच्याकडे तशी मुबलक जागा असावी पण मी इथे राहत त्याच्यामुळे आमच्याकडे तर काही गॅलरीमध्ये ज्या कुंड्या असतात त्या त्यातच लावावी लागते झाड असय त्याच्यात ही काळजी घ्यावी लागते ते की खाली दुसऱ्याच्या पत्र्यावर पाणी पडायला नको रंग खराब होतो सोसायटीचेही नियम असतात काही त्याच्यामध्ये
होय, होय नाही ही पण गोष्ट बरोबर आहे पण आम्ही त्याच्याच बरोबर आम्ही जिथे समजा काही सोसायटी आहेत किंवा काही मैदाान वगैरे आहेत स्मशानभूमी आहेत मग ह्या ठिकाणी आम्ही काही सोसायटी मधले जे फ्रेंड सर्कल वगैरे आहेत तर त्यांच्या मार्फत आम्ही ह सगळ्या गोष्टी म्हणजे एकत्र सगळे जमून आणि ठरवतो एखादी जागा ठरवतो आणि तिथे जाऊन आम्ही सगळं वृक्ष रोपण करतो
हा खरंच छान उपक्रम तुम आणि आम टेकडी आहे तळजाई टेकडी म्हणून
अच्छा
मग आम्ही सुट्ट्यांमध्ये किंवा रविवारी वगैरे असं जर गेलो मग आम्ही रोपं घेऊन जातो किंवा बिया आपल्या वाळवलेल्या ज्या बिया असतात कलिंगड म्हणा किंवा भोपळ्याच्या बिया असतात त्या टाकून द्यायच्या आता पावसाळाही तसा आलेला आहे त्याच्यामुळे ती पण रोपं आपण लावलेल्या झाड कस भरतंय म्हणजे एक मुलाला जस आपण वा वाढवतो तो की नाही एक्झॅक्ट तोच आनंद असतो आपला अस आहे आता बघा ना कार्याला लव कारल्याच्या बियाना लवकर वेल धरतो पण ती जे रोज आपण बघ हो की नाही किती वाढलंय किती वाढलंय ही जी उत्सुकता असते ना आणि आनंद खूप मोठा आहे हो
हो खूप वेगळे असते
आणि एक मनाला समाधान मिळतं की आपण काहीतरी कार्य केलंय असं स
हो हो हो तेच तेच म्हणजे ते जे मिळणार समाधान जे आहे ना ते म्हणजे आपण काय बोलतात ना पैशाने सुद्धा विकत घेऊ शकत नाही असं
माझ्या मते सर्वांनीच हे केल पाहिजे म्हणजे पिक्चर तुम्ही जात किंवा मॉल जाता त्यातला ही थोडा वेळ काढून जर तुम्ही इकडे लक्ष दिले तर आपली येणारी पुढची त्याच्या पुढची पिढी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही नाही त्यांना सिलेंडर ऑक्सिजनचे घेऊनच फिरायला लागेल करण आता बघा ना प्रत्येक घरामध्ये चार गाड्या आहेत घरा प्रत्येक घरात मुलाची वेगळी मुलीची वेगळी
होय आणि कसं ना ऑक्सिजनची काळाची गरज तर आहेच आहे पण कसं आता ऑक्सिजनची आपल्याना म्हणजे त्याचं महत्त्व आपल्याला कधी कळलं जास्तीत जास्त कोरोनामध्ये कळालं हे ना की जे झाड आपल्याला फ्रीमध्ये ऑक्सिजन देतात त्यावेेळेस आपल्याला विकत घ्यायला लागायचं बरोबर ना आणि खरंच
आणि याच्यावरन मला सांगाव असं वाटत की जे फुकट मिळत त्याची किंमत कधीच माणूस करत नाही ज्याला मो मोजाव लागत त्याची किंमत माणूस करतो मग तो माणूस असो अ पाणी असो आता तुम्ही रस्त्याने जाताना बघता दुधाचे टँकर जातात तेलाचे टँकर जातात पेट्रोलचे जातात पण ते लीक नसतात पण जेव्हा तुम्ही पाण्याचा टँकर बघता तेरस्ता ओला करत जातातो बरोबर आहे की नही कारण ते मुबलच प्रमाणात मिळत त्याच्यासाठी पैसा खर्चाव लागत नाही असय त्यामुळे निसर्गाने फुकट दिलेलं आहे ना त्याची माणसाला किंमत नसते हेच याच्यावरनं निष्कर्ष निघत
हो मग तेच आहे ना की जे निसर्गाकडून आपल्या मिळत म्हणजे आपण ह्या गोष्टी अ जोपासायला पाहिजे पाहिजे आणि ह्याच्यातून आपल्याना म्हणजे काय बोलतात म्हणजे प्रयत्न केले पाहिजे की ह्या गोष्टी जस वृक्षारोप को नाही झाडे लावा झाडे जगवा अ एक पेड माके नाम म्हणजे ह्या गोष्टीचा मित्रांना हं म्हणजे आपल्या आपल्या वेळेनुसार आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये किंवा आपल्या सोसायटी म एका एखाद्या कार्यक्रमानिमित्त. कधी आपल्याना कोणी बोलायला सांगितलं तर आपण सहजपणे, वृक्षरोपण ह्या विषयावर आपण सहजपणे बोलू शकतो. कि अ. कमीत-कमीत. त्या म्हणजे त्या पन्नास लोकांमधून सुद्धा जरी वीस लोकांनी ह्या सगळ्या ह्या गोष्टी ऐकल्या म्हणजे त्यातून वीस रोप तयार झाली असं आपण म्हणजे समजायला काय हरकत नाही आस.
दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हजे ह्या विष हेच्यावर बोलण्यासाठी, कारण मला स्वतःला अस्तमाचा त्रास आहे. आता मी पुण्यात राहते, त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे ऑक्सिजनची लेवल खूपच कमी झालेली आहे. एवढं प्रदूषण आहे हवेमध्ये ना. आणि कस आय नोकरी धंद्यासाठी आपण शहर सोडून जाऊ पण शकत नाही.
नाही नाही मजे आणि खरंच काय होतात ना. माणसाची म्हणजे काळाची गरजच आहे पण आप जे. मनुष्य आहे किंवा ह्या सृष्टीवरती जेवढे पण जीव वगैरे राहतात, पशू वगैरे, तस सगळ्यांना म्हणजे ह्या झाडांची वा प्लस म्हणजे आपला निसर्गाचा जो समतोल आहे. तो राखण्यासाठी झाडांची मदत होते त्याच्यामुळे आपल्याना सामाजिक जे वेगवेगळे उपक्रम आहेत त्याच्या आपण ह्या गोष्टी राबवू शकतो.
ह् म -माझ्या मुलांनी जेव्हा मला दिवाळी - - च्या वेळेस ऑक्सिजन लावावा लागला तेव्हा बघितलं. त्या अ वर्षीपासून माझ्या मुलांनी फटाके बंद केलेले येत. तेव्हापासून त्यांना कळलं की बाबा ऑक्सिजन हा किती महत्त्वाचाये. शाळातून पण ते शिकवलं जात ना मुलांना, पण ते आमलात किती जण आणतात? असं तोही प्रश्न आहे. जागृतीकरण होणं या विषयावर खूप महत्त्वाचं.
महत्वाचं आणि कसं आहे ना. म्हणजे आता तेच प्रदूषणा म्हणजे आता फटाके म्हणा, किंवा जे तुम्ही पहिलं उदाहरण दिल. गाड्या वगैरे. म्हणजे हेच्यातून काही कार्बन डायऑक्साइड वगैरे ह्या गोष्टी म्हणजे मात्रा जास्त प्रमाणात आता. आणि म्हणजे अ. त्यासाठी आपल्याला म्हणजे. ऑक्सिजन म्हण-म्हणजे आपण एक काय बोलतो आपल्या अ. अ आपल्याकडून आपण म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे. की प्रत्येकाने-प्रत्येक घरात. ल्या मेंबर ने. एकतरी झाड, मैदानाच्या बाजूला किंवा रस्त्याच्या कडेला ते लावून त्याला वेळोवेळी पाणी देऊन ते जोपासायला पाहिजे. त्याला व्यवस्थित त्याची वाढ. कारण की तेच. जेव्हा म्हणजे आता आपण लावल. आता ते मुलांनी लावलं तर जस ते मुल आपल. लहान वाढणार. तस ते पण वाढणार. शेवी त्या मुलाला तो मुलगा एक दिवस त्या छायेखाली जाऊन बसेल. किंवा त्याची फळं खाईल. त्याला त्याचा आनंद किती होईल. कि बाबा. हे मी लावलेलं झाड आहे. आणि असं आमच्या बाबतीत झालेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे आम्ही जे लहानपनी
स्याजी शिंद्यांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे. या बाबतीमध्ये आणि एक आदर्श समाजापुढ ठेवलेल आहे. अस एक सेलिब्रिटी मी ठरवल तर खरच आपल देश पूर्वी सारख व्हायला वेळ नाही लागणार. आता मी फर्ग्युसन. कॉलेज ला होते त्याच्यामुळे. तिथली तर झाडं कित्येक वर्षापूर्वीची त्याच्या बुंद्याचा जर तुम्ही अ हे केला व्यास वा मोजला एवढा मोठा आहे म्हणजे जेवढी ती पूर्वीची झाडं आहेत सावली देणारी आहेत. असं आहे आणि सगळी औषधी आहेत. सगळी महाराष्ट्रात जेवढी म्हणजे झाडं आहेत वड म्हणा पिंपळ म्हणा. सगळ्याचे काही ना काहीतरी उपयोग आहेत. आयुर्वेद म्हणजे आपण फार्मा म्हणतो बीमस.
हम्म हो त्याच्यावरती चा आणि तुम्ही जस सांगितलं जे स्या
दुसरी काणी असतील त्याच्यापेक्षा तुम्ही हा.
हा बोला बोला ना तई बोला. ना तुम्ही स्याजी शिंदेच उदहरण. ख आ त्यां. आई म्हणजे मृत्य होण्या एक दिवसा अगोदर खूप साऱ्या बिया वगैरे अ म्हणजे मोजून टाकले असं म्हणजे आणि त्यांनी म्हणजे त्यांचा मी एक लेख असं म्हणजे वाचलं ह्याच्यावरती फेसबुक वरती कि ति जी झाडं वाढलीत आणि ती म्हणजे त्यांच्या छायेखाली त्यांना त्यांच्या आईची आठवण येते असं. आणि त्यात आता तुकाराम मुंडे त्यांनी पण तेच
दुसरं लग्नामध्ये जे ल्या प्रथाात क ह मान करायला पाजे त्याचा मान करायला पाजे त्या साड्या आणि देण्यापेक्षा तुम्ही तुम्ही प्रत्येकाला झा द्या ह लग्न जेव्हा झा तेव्हा आम हे झाड लावले आता ति मुलं बाळ तिथ म्हणजे हे. आदर्श होऊ शकतो ही कल्पना राबवायला काही हरकत नाहीये.
काय हारकत नाही नाही बरोबरच आहे ना म्हणजे ते नाव राह आणि खरच सांगू म्हणजे माझी जी मुलगी आता क्च्युली त सतरा वर्षाची आणि तिच्या पहिल्या बर्डेला आम्ही आम्ही क्च्युली्य ला आम्ही जी नारळाची झाडं वगैरे लावली होती तर ते आज झाड आम्हाला नारळ देत लचछाया आहेत. प्लस त्याच्यापासून आम्ही झाडू बनवतो.
हम्म.
म्हणजे एक तो वेगळाच आनंद आहे की चला बाबा आपण आता आपल्याच नारळाच आहे. म्हणजे नारळ. म्हणजे पाणी पितो किंवा कुठल्या पण धार्मिक कार्याला ते नारळ. म्हणजे वापरतो.
त्याला तर कल्पवृक्ष त्यासाठीच म्हणतात ना त्याच्या सगळ्याच. सगळ्याच गोष्टीचा उपयोग होतो म्हणून कल्प